हा बोलकीी
हा आत्ता लागला.
का आधी पण ट्रय
बराच टाईम घेते.
म्हणजे आधी पण ट्राय केली का तू ह्याच्या नाही ना. हा नाही ते र. थोड कॉल केल्यावरती समोरचा उचलेपर्यंत वेळ जातय थोडा
हा.
हम्म.
नाही पण मला असा एररच येत होता.
हा मग नेटवर्क इश्यू येत असेल.
हम्म.
मा जेवणाला काय चाललंय.
आज आज वांग्याची भाजी भेंडी
आमच्याकडे पण आज भेंीचे
काय करणार माझ्यांना काय?
बा त्याता काय? खऊ वाटत नाहीय त्यानी आता म्हणजे आता पाऊस चालू झालाय. पण तेवढ्या भाज्या काही येत नाही आणि रचच आपलं आहेच भांग भेंडी बटाटा
हा रोज रोज तेच तेच चाललंय सध्या
ते न खो वाटत हम्म. आणि सगळ्या बायकांना पडलेला सकाळचा पहिला प्रश्न आज जेवायला काय बनवायचं.
तसच तेच झालं.
सकाळ पुरता जरी झाला तरी परत संध्याकाळी काय करायचं संध्याकाळचं झालं की परत दुसऱ्या दिवशीचं टेन्शन सकाळी काय करायचं.
हा ना आणि असं काय आता भाज्यांना नसलं तर ते काळे्या पावटीची डाळ असते आपल्या इकडं.
हो.
पण तुमच्याकडे नसेल ना खत.
आहेत आहेत म्हणजे खातात म्हणजे माझी आई करायची ना त्यामु खातात.
हा कारण ते बरेच साताऱ्या साईड ला चालते ना.
हा माझ्या ह सातर्शीच आहे.
हा हा हा त्यामुळेच
हम्मग तेनेच लाव लावलीचवं इथ इथं नाही मिळत होत आधी पण आता एका दुकानात मिळतात इथं पावटा बाकी कुठं मिळत नाही.
हा नाही मी मी पण पहिल्यांदा इकडं आल्या म्हणजे मला पहिल्यांदाच कळे त्याची पण डाळ असते आमच्या इकडे खातच नाही आणि भेटत पण नाही.
आमच्या इथे आधी भेटत नव्हती म्हणजे जेव्हा मम्मी आली होती ना पहिल्यांदा इथे तेव्हा मम्मी मग तिकडून गावाकडून मागून घ्यायची कधी काय करायला लागलं तर
हा हा.
मामा वगैरे ते पाठवून द्यायचे तिला कि तुमच्या इकडे भेटत नाही तर घेऊन घा वगैरे असं.
हा आणि असं भाजन वगैरे काही नसले की मग आणि घरात ना सगळ्यांना आवडते.
हम्म.
केलं की टेन्शन नाही पण किती दिवस रोज रोज तर तेस् ना ना खाऊ श
तेच तेच नको वाटचं जरा काहीतरी वेगळं पण खावं वाटचं परत पण रोजचा तरी प्रश्न आहेच आज काय बोलणार.
हो ना.
मग अजून सकाळचा म्हणजे दिवस तरी कसे चालले तुझे आता
हेच असं उठायचं बसायच प्रॉब्लेम हे दुखते ते दुखते रवी रोज नवीन नवीन काहीतरी असते.
आता तर नवीन असत सगळ्या गोष्टी आणि पहिलीच आहे ना आता म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला माहिती नसते अजून
हो त्याच तसच झालंय काय?
तरी तुला सांगणारे तरी आहेत बाबा कि हे असं होत दुखत असत तस तस. आमच्या वेळेस तर तजीच्या वेळेस तर आम्ही दोघीच होतो एकमेकींना सांगायला. मला काही माहत नसायचं मी व्हिडिओ बघत होते. की हे असं दुखत असतं का, मग इथं काय करायचं, घरात. का घरगुती उपाय काय, मी त्याला शोधून देत होते, की हे असं कर, तसं कर. आणि त्यात कसं ती एकटी तिकडे पडली, आणि आम्ही इकडे मग नंतर ना,, ती मला विचारायची मग हे असं दुखतंय काय करू, मला काय सुद.
अशा टाइमला लागतच कोणतरी सोबत.
पण तिची सासू कसं, मग तिची सासू म्हणत होती, की तू तिकडेच ये मग ती म्हणते की तिकड येण्यापेक्षा मग मी इकड जाते. कारण तिला तिकडे करमत नव्हत,, कोण नसतय ती त बोलायला आऽ तिच म्हणजे ते मामींच त्यांच्या, त्यांच्या कामात व्यस्त,, हिच्यापाशी बोलायला कोण नाही. आणि त्यात कसं आमच्या भावजींच हा,, आणि भाऊजींच जेवणाच परत तिकडं हाल होणार.
हो ते पण
मग त्यामुळे ति जातच नव्हती जास्त तिकड गेली तररी शनिार रविवारीच तेवढंच.
हम्म आणि अशा वेळेसं. नको त्या, नको त्या आजार, दुखणं. म्हाताऱ्या माण्सांपेक्षा जास्त होत,, सगळा अनुभव येतच.
पण तरी एकटा पण सोडायची भीती वाटती ना ग दुसऱ्यांना,, म्हणजे आता आम्हाला तर इथ भीती वाढत होती की एकट, चुकून पाय कुठून घसरला बाथरूम मध्ये वगैरे कपडे वगैरे धुताना, या त्या गोष्टी आम्हाला खूप भीती वाटत होती तिच्याबद्दल तरी पण केलं बई तीने एकटीनी मॅनेज केलं सगळं
हम्म, मग त्यामुळे आता जास्तच असं, हे झालं असतील.
आता तिला चांगलंच म्हणजे, तिच्यामुळे मला पण तिचां बघून अनुभव आला चांगला,, नंतर मग कं सातव्या महिन्यात आम्ही आणलो होतो इकड, ळ नंतर मग भाऊजींना सांगितलेलं. की जरा दोन महिने तुम्ही लावा आता डबा वगैरे,, नंतर ना त्यांना कसं. सुट्ट्या भेटणारच होत्या पंधरा दिवस‌. त्याच, हीतच होती नंतरन, मग त्यामुळं पन दोन महिन्याच कस तरी आता ऍडजस्ट करा म्हंटलं,, डबा वगैरे लावून मेस्चा वगैरे,, मग
स्टार्टिंग े पहिले काही महिने ठीक आहे, पण नंतर, नंतर नाही ना होत कामं
हा नाहीय होत ना,, म ते आणि तिला कसं ते चपाती वगैरे करायची असेल, तर आम्हाला बसून नाही येत करायला स्वयंपाक खाली. दोघींना पण. उभारूनच करायची सवय,, मग ते कट्टा वगैरे पोटाला लागत होता ना तिला. मग ते चपात्या पण लाटणं तिला थोडस नंतर, नंतर कठीण होत चाललेलं, ज्यावेेळेस ते पोट वगैरे जास्त येत होतं तेव्हा
स
मग ती शेवटी मग तिने म्हनली मी जातेच आता तिकडे, तू, तुझं कशी तरी आता दोन महिन्याची व्यवस्था कर,, मग नशिबानी आफीसच्या जवळच तिला, म्हणजे खाना चा डबा आफिस पर्यंत आणून देनारे भेटले होते, म दोन महिने कशे तरी अॅडजस्ट केले कधी, कधी रात्री, मग थोडाफार त्यांनी पण स्वयंपाक शिकला होता. पनीरची भाजी किंवा वरण भात,, त्याच त्याचं तेवढंच नाही त्याला जेव्हा जास्त भुक नसल. तेव्हा त्यांनी करत होते.
हा, हा ते एक बरंय.
हा, हा, मग तिने तेच शिकवली ना,, म्हणजे तेवढ्याऽ एक दोन महिन्यात तिने त्या शिकवत होती की एवढ्या एवढ्या तरी तुझं तुझं बनवून खावा तुम्ही,, मला आता ते म्हणजे मला जावंच लागेल, ळ मला आता होत. नाही करणं,, आणि कसं, इथ ट्रीटमेंट घ्यायची होती ना तिची पुढची मग आता इथं करायचं म्हटलं तर तिला आधीच यावं लागणार होतं. कारण परत डेट वगैरे सगळ्या देणारऽ
उपाशी राहण्यापेक्षा थोडंफार काहीतरी खाल्लेलं बरं, न त्यापेक्षा करून.
हा मग त्यामुळेच आणि कसं रात्री कधी कधी त्यांना उशीर व्हायचं ना ऑफिसमधून यायला पण सगळं बंद पण झालेलं असायचं काय नसायचंच मग त्यापेक्षा आपलं आपलं घरात बनवलेलं कधी पण बरं. मग त्यांनी थोडाफार शिकला होता..
जास्त थांबून नाही चालत बसून पण नाही चालत काहीच कररू वाटत नाही. झोपून राहावं वाटतं.
डिलिव्हरीचे चान्सेस सांगितलेले ना डॉक्टरांनी तिथं पण.
हा..
मग तिला असं सातवा महिन संपल्यानंतर टेन्शन येत होतं की आठवा चालू झालाय पण.... आठव्यापासून जरा जास्तच काळी घेतो ना अजून.
हो.
मग ते तिचं आठवा महिन्यापासून थोडंसं टेनशन चालू होतं कारण मध्येच पोटात दुखत होतं वगैरे असं.
एकदा तर मध्येच रात्री आम्ही दोघी झोपत होतो इकडे आतमध्ये रूम मध्ये... आम्ही दोघी झोपलो होतो आणि.. ती जी ती जागीच होती तिला अशी कधी पण झोप यायची कधी कधी यायची नाही.. मग ती मला म्हणली तू झोप मला काय अजून झोप येत नाही मी झोपते नंतर म्हणली. आम्ही दोघी साडे अकरा पर्यंत नीट छान होतो गप्पा वगैरे मारल्या झोपलो. आणि नंतर अचानकच तिे दोन वाजता पोटात दुकाालं की तिला काहीच सुचेल ना. मग नंतर मला उठवा... हा आणि मला उठवायला पण तिचा हात माझ्यापर्यंत येईना असं तिचं झालं म्हणजे दुखायलाच एवढं लागलं की.... तिला आऊ पण करता येईना आणि मला उठवता पण येईना.
हो कारण मला पण आता जरा अनुभव येतोय कारण ते बाळ जस... पोटात मुवमेंट करते तसं जरा जास्तच पोट दुखत आणि झोप पण लागत नाही त्यात.
आणि मग काय झालं म नंतर तिला म्हणजे असं उठल्यावरती एक तच तिने तरी वाट बघत होती की आता... थांबेल थांबेल दुखायचं... पण ते काय वाढतच चाललं होत थोडं थोडं आणि मध्येच थांबत पण होतं. मग शेवटी तिने पप्पांना हाक मारला कसा तरी जोरात मग पप्पा आले मीच... साईड ला असून मला आवाज आला नाही पप्पांना गेला आवाज पप्पा आले पळत पळत. मग पप्पांनी काकूला वगैरे म्हणजे साईडलाच राहतात पण कॉल केला रात्रीला उठवायचं कसं म्हणून. मग काकू म्हटली की... थोडा वेळ तिला वाट बघ म्हणाव कारण आता अजून एक महिना दिला होता म्हणजे बारा तारीख... जानेवारीची दिली होती तीला डिसेंबरलाच चालू झाला होत दुखायला. मग नंतर डॉक्टरांना वगैरे कॉल केला ते म्हणले की दुखात लियचं असेल तर ऍडमिट व्हा.
मग ज्यावेळेस तिथ गेलं रात्री तरी आम्ही काहीतरी अडीच तीन वाज.. पोचलो आम्ही घरात डॉक्टरनी सांगितले की नाही अजून मी म्हणजे.... अ ह्याचेच लेबर पेनच आहेत पण मी आता डिलिवरी करणार नाही आहेे मी लेबर... थांबायाची इंजेक्शन देते. म्हणजे त्यांना कस तरी एक महिना पूर्ण.... हा ढकलायचा होता पूर्ण कि त्यांना ते... म्हणजे त्यांनी बघितलं बाळाची सिच्युएशन त्यांनी काय म्हटले त्यांनी काय एवढं लगेच बाहेर यायच्या ह्याच्यात पण नाहीये आपण थांबू शकतो म्हणले त्यांनी ते लेबर पेन. ऑब्झर्वेशनला एक दिवस ठेवलं की परत जरी आता काय काय वेळेंस इंजेक्शन... इंजेक्शन दिलं तरी पन लेबर पेन चालूच रात.
हो राहतो
हा मग तं तिला केलं पण नाही झालं थांबले परत. परत कसा तरी एक महिना काढला हो हो नॉर्मलच
हम्म तेच बरब
आम्ही मस्त कच्ची दाबिली खाऊन आलो होतो फिरून आणि अचानकच रात्री खोटं दुखायला आम्ही बाहेर फिरत होतो आमच्या घराच्या आणि कॉल चालू होता कुणाचा तरी मग त्यांच्याशी बोलत बोलत फिरत होत तर हिला एकदमच अचानक असं असं जाणवलं की. काहीतरी होतय. मग त्या समोरच्या काकूंचाच कॉल चालू होता त्यांनी सांगितले की जावा. आता जायची वेळ आलीय.
हां हां.
मग तेव्हा आम्ही पटकन गेलो डॉक्टरांनी आ तरी दोन तीन दिवस आधी कंटिन्यू तिला बोलवलं तर डॉक् डॉक्टरांकडे म ते म्हणतच होते आज उद्या म तुला यावं लागेल.
हो डेट जवळ आली की जरा लक्ष ठेवाव लागत असेल नीट
हो खूप रात्री पण लक्ष ठेवावं लागतय की काय दुखतय का काय. य का
शेजारच्याला झोप लागत नाही त्यामुळे.
मला तर नंतर झोपच नव्हती जसं ते पहिला रात्री झालं तेव्हापासून नंतर झोपच नाही.
हम्म हम्म काय होतंय. झालंय टाइम आप ना.
बोलूत आपण नंतर आ आवरून घ्या हो हो हो हो बाय.
बाय.